हा रेमाताई आवद येतोय का हम्म काय करते
काही नाही बसलेली होती डोकं विसरत
कस काय कायचं फ्री असते वाटत ना एकदम
हं हंह काही नाही गं मी अजून इथं आहे ना माझ्या आईकडेच ना म्हणून हो नाही गेली
म्हणजे ऑपरेशन केलं म्हणून तिकडे आहे का हा आता म हात नाही दुखत का
आता होतो त्रास पण जास्त काही नाही आता थोडं बरं झालायं
बरं झालं मग काम कसं करते हे
काम काय कोणतं काम घरातलं ते तर काही नाही ते जाते ना करायला
हा का
हो घरातलं काम करत हा जवळच आहे
टट
हो
मग आता ड्रेसिंग वगैरे करावं लागतं की झालं क्लिअर पूर्ण
हं क्लिअर झालंय पूर्ण पण असं म्हणजे इथं मण्यामध्ये आहे ना तो हात म्हणजे वाकला नाही जात ना सरळच असं दुखत पोर काही मोठी आहे ना माझी
मग तिकडचं आहे
ते काय इकडे येऊन लागतात परत चालले जातात असं करतात ते
शाळेत नाही जात
जातात ना शाळेत एकही थांबला तुझ एक ते मराठी शाळेमध्ये आहे, एक मणेरला आहे
मग तो चालला गेला
तो नाही अजून दोन चार दिवसात सांगतो येतो
हा का
हो
हा काल परवा सांगितलं होतं तुझ्या आ त्याला असं तसं मग ती बोलतं होती तिला पण सांगितलं ग कुठं जाणार म्हणे ये ना म्हणे माझ्याकडे पण पण येतच नाही म ती सांगत होती तिला सांगितलं होत मी पण माझ पण जवळच घर आहे म्हणे यायचं तर ती पण येत नाही म्हणे तिला सांगितलं ना मी अशी बोलत होती ते गोदडी शिवायला बोलत होती
हम
मग तिकड गेलेली ती पलटवायला मग थोडं शिवून लागलं मग थोडं माझं काम होतं घरी येऊन गेली मग मग तेव्हा बोलत होती तुझी आत्या कि तिला पण सांगते मी गेलेली तर येतच नाही म्हणे ती
काही करायचं गं टाईम नसतो ना परत यायला पण
हम्म किती लांब आहे जवळच
जवळ एक दोन गोर टाकून आहे
हा का
हो
हम्म मुली नाहीय
नाही मुली ऑपरेशन करून घेतलं दोनच मुलं आहेत
दोन मुले
हो
हं जेट
आहेत ना कित्येक मुलं आहे सगळ्यांचेच आहे ते अ मोठ्या भावाचे काय एक मुलगा आहे दोन मुले ती नाही का ती मजा सोबते काले होते ते मिीटिंगला ती अ त्याच्याहून लहान भाव असे दोन मुली दोन मुलं ते शरबवले अजून त्याच्या लहान भाव असे त्याचे दोन मुलीच आहे मल मुलगा नाही
अपर शनई ग
नाही केलंय अजून तिने
ल्लास ला कोोने तू का तूतीी
म
हा का
हो
पण मुली मोठ्या आहे ना मुल्या मुूळ मुली मोठ्या असेल ना ग तिचे क लहान आहे
हा मोठेच आहे ना मुली पण
हा पण काय करणारे आता शेवटी मुली झाल्यात आता काय नंतर ऑप्शनच नाही मुलं राहिलं की काही नाही करू शकत ऑपरेशन पण मुलीच राहिलं का मग कस
मुलगा पण होता तिला म्हणज चार महिन्याचा होता ना वार वारला तो
नाका कधीयाता की पहिले
अ पहिले अस तीन चार वर्ष झाले
ह काय मग त्याच्यानंतर झालंच नाही मूल ह् मग गॅप झाला खूप ना
हा खूप गॅप झाला ना ती मुलगी जाता किती साडेपाच वर्ष का सहा वर्ष अस झाली ती
मग खूप मोठी झाली खूप वर्ष जास्त गॅप झाला ना
मांगे अफजाला ना
हम्म मग सगळे तुम्ही अशी एवढी जणांची फॅमिली सगळे का घरात राह ए काच करात पूर्ण चार भाऊ पण चार भाऊ पण अरे एवढं मोठं बर आहे तुमचं
आहेतम तीन घर आहेत नामच्या हो एकच बांधलेले आहे दोन असे मातीचे आहे
हम
आता गरकुलालेले बांधायचं सांगताय पण आता पाऊस वगैरे संपलानंतरच
म तुमचं कि त्यांचं सगळ्यांचं
ब चार म्हणजे चार बाऊंचं आणि माझे हासूंचं म्हणून पाच जणांचं आहे
हम्म चांगलंय काय करणार आहे आता एकत्र राहता म्हटल्यावर चांगलंच नर
हो काम एकत्र काम म्हणजे चांगल ना गतलं काम प पटलं जात म्हणजे मजूर पण नाही लागत घरातले लोक
हा चांगलं चांगलं आहे तुम्हाला होय झाली हे अनि त्याला फोन लावला त एडीने त्या याच्यावरन फोन केला आणि तिकडनवाजून ये ना आणि दोनच मिनट बोलली आणि कट करून टाकला
कशहरा कटकोर
काय माहिती म्हणून मग तु तुला लावला पण मग तिने फोन लावून टाकलं ना मग तिला बोलली लाव ना गं फुल तर मला बोलायलागल मीि मातईला फोन करणारे मला लाव ना मी लावते ना म्हणे तुला म्हणून तिने लावून टाकलं आणि आता दोनच मिनट बोलली आणि आता तिकड फोनही करून राहिली
लावते का ते
आता मला सारखी लावते पण नंतर जाऊ द्याता पाच सहा मिनिट बोलवून घे काम नाही आलीय का आज
नाही
हम्म
अ
येते ना आज काय नाही अगं ते सुमित्राकडे ते जन्म त्यास वगैरे तिच बाकी होते ना मॅडम आयडी आयडी टाकलेले आहे ती सारखी फोन मिळावायची मला त्या आयडी बरून दे म्हणे मला समजतच नाही म्हणे
हा
मग तिला बोलली अ ते आयडी टाकून फक्त आय सर बाई म जा आयडी टाक णी ते बरोबर येतील म्ह मग मी भरलेलेच म्हणे तरी पण मला दाखवत नाही म्ह मग तच्याकडे गेली आयडी वगरे बून टाकल्या नंतर ना मग माझ्या ही माझी लहाणीला छोटीला शाळत ठेवायला गेली म प्राथमिक मध्ये मग माझी आताची मुलगी आहे ना ती बोलत होती येत येत नाही म्हणे बस म्हणे आज गप्पा मार म्हणे मगू तिच्याकडे बसली थोड्या वेळात तर पाऊसच येऊन गेला
अ्
मग नंतर मग ते माझी आज पाऊस पण पत पडायला लाग कात गड बन म्ह खाऊ म्ह मग त्यारी बनली खीर बनवली मग तिकड जेवण केलं तो पर्यंत खूप पाऊस यायला लागला वादळ पाऊस सुरुच झाला मग तिकडच होती
खूप आला पाऊस तुमच्याकडे का
हा खूप पडला ना वादळ वादळ पण होता हवा पण होती हा जास्त पणजे लाव द्याेत एक एक पण घ गावात सगळे ते करण अर्जुन प्चर पिक्चर नसतो का त्याच्या मधले सारखे कस का सग शेतात गाव म कोई नाही आहे सगळे तिकडे सापडते शेतातच
हो या मग सगळे कापूस लावायला चालला जाणार मग
हा कारण कि पहिला पाऊस पडला ना
ह
हम्म मोठा पाऊस पण छान पडून गेला ना लावून देतील आता लोक कारण क
सगळं ओलं खूप म्हणजे जास्त वाह म्हणजे वाहत होत का
हा वा हवा पण होती आणि पण पाऊस पण तसाच होता
असं तिकडसारखं तिकडचाच पाणी होता तिकडें सगळं नाही ना थोडं गार ना पाम काय
नाही का हा जिकडं पडला तिकडच पडला हम्म नाही पडला ना हा त्याच्यामुळे इकडंच खूप पाऊस पडला आणि वारा वारा निघूनच गेला आणि इकड दाखव होत हो ते आ मला पण ते माझ्या माम्माचा मुलगा वारलाय ग तज ना ते कारण होत तर उद्या आज उंडी उद्या कारण आहे तर मग जायचं होतं उंडी बसायला पण गेलीच नाही ना आता आईचे पप्पा बोलताय म्हणे नंतर जाऊ थोड्या वेळात जेवण करून पण बोराडीला रात्री कस जायचं रात्री बित्री आता ते बोरपाणीला अजून जंगल आहे
जोरडीला एक
हम्म ते भांडेवर नाही सांगत क बरयला तिकडत ते बरत होते पाऊस पाऊस पावसाचं वातावरण बघून जाऊ म्हणे ते मग आता तर आता टाइम झालेला आहे म्हटलं सक जाऊ तर म्हणे संध्याकाळी निघू तरीपण पोचून जाऊ म्हणे
नाही ग आता असं जायचं नाही मुलांना घेऊन राहून जाणा सका
हा मग रा रात्री जर जावेल तर मग यांना दोघांना ह्म्म जाऊ ना आम्ही दोघ जाऊ
ह्म्म
हम्म
मिक्स कराचे
मग सकाळी तसं काहीनि बसून युन जाऊ
हा
हम्म मग काय करणार आता जावंच लागेल उद्या तर जावंच लागेल तर मग रात्री पण त तिकड पाऊस पडायला पाये तस काही पाऊस नाही दिसते आता आता जराच भरपूर पळून गेला ना आता नही आता पूर्ण हे आलं
स्वयंपाक क करून घेतला मंग का तीकडच जेऊन आली एका मं करते
अम् तिकडनं करून पण करून घेतलं.
मु र मुलं म्हणजे मुली पण तुझ्यासोबतच होते का
एक एकिला शाळेत ठेवून आलेली एक घ्यायची होती पण तिला घ्यायला पाठवलेलं तर ती पण होती माझ्यासोबतच
हा म बरलं गेल सगळं
काही नाही नाही अंगणवाडी चा आटा भरायचा आहे तर ते जातात तिकड जाणार का नाही बघ ते नाही तर मोबाईल ला चार्जिंग ठेऊून आली तोच डाटा भरते उद्या येऊन मग दुसरं काम करेल आता दोन तीन दिवसात किशोरी मुलींचं मिटिंग यायचं काय काय ते प्लॅन मग प्लॅ नुसार झालं नाही ना ते काम पेंडिंग मध्ये ठेव ठेवलेले आता नंतरन मग ते काम पूर्ण करावे लागेल
म गा आपण ते लिहून दिलं त्याप्रमाणे होत बनवून झालं
नाही होत ग नाही होत ते आपण सहज असंच लिहून दिलं म्हणून लिहून दि माझं तर कुठ ते किशोरी मुलीचे दोन दोन मिटिंग लिहून ठेवले एक पण हॅलो मग त्याच काय ए
तेव्हा घेतली होती काय रविवारीच्या दिवशी योग दिवस तुम्ही साजरा केला बघा त्यांना
नाही केला ना नाही केला ना आम्ही पण नाही केला माझे फोटो नते माझे नव्हते माझे पण नव्हते सुमित्राचे पण नहो्हते. नाही केलं माझ कारण की योगाला मी माझ्या मुली पण गेल्या नाही सुमित्राच्या गेलेल्या होत्या पण त्याच्या मधली तीडे राजनंदी नाही का ते ती न ती पडून गेली एक दुसरी आहे ती बोलते की मला नाही काम करायचं म्हणे त्यामध्ये माझी मम्मी नाही सांगते म्हणे
कशा लाग मग हे काय वाईट थोडं हे काय ते काम करायचं
हम् तेच ना पण त्यांना समजायला हो ना ताई आता हे कसं ती थोडी मोठी ना ती पण बोलत असेल फ मध्ये तर तिची मम्मी सारखी बोलते असं कुठं पण जायचं आलं ना तर म्हणे माझ्या मुलगीला पैसे देणारहे का म्हणे तुम्ही असं बोलत राहते मी दोन मी शहादला एकदा मिीटिंगला मी तिला घेऊन आलेली सुमित्रा नाही आली ना आणि त्यो वारला पण मीच घेऊन गेलेली तर मग नंतरन शहाद्याला मीटिंगला जात होते तेव्हा ती बोलते की म्हणे सबी घेऊन जातात म्हणे तर यांना पण काहीतरी लक्ष्मी द्यायची म्हणे
हा
आता आम्ला आम्हालाच लक्ष्मी कितीन तुम्हाला किती लक्ष्मी देऊ पण एवढं चांगलं शिकायला भेटते आपल्या वेळेस जरी होतो का ते
नाही होत नाही ग तेचच
ते एवढ एवढं आता घरी घर घ घरी राहिलं असतं ते तिकडडे फिरायला भेटलं असतं काय फिरायला एवढं शिकायला ते मध्ये एवढं भेटतेय मग त चांगल पाहि बोलतात की पैसे यांना पण म्ह तुम्ही घेऊन जातात तर पैसे पाहिजे पहिले लोक भोगते मी चांगलं शिकायला भेटते मग बाळ मागतात का त्यां जो खर्च दुसर असेल तोच नाही तर सगळं खाण पिण्याचा खर्च एवढं करतो अजून बोलतात की पहिलं लक्ष्मी पाहिजे आम्हालाच कुठं लक्ष्मी क मी भेडते तुम्हाला कण देऊ
काही म नाही आताच्या मुली हुशार प त्यांना समजायला पाहिजे ना
नाही आई वडला व वडिलांना समजत नाही तर ते पोरीना कुठं समजणार हम्म जे करतात तेथच ते